हा आता येतव ऐक म जेवण काही केलं नाहीसल ह
त बा
होय ददी मग अ
हम मी म्हटल की आईला हम्
काय म्हटलीस
बोलत बोलतचेन गेन हा आला मी आईला म्हटलो काल देवराज असत म्हणा आलता मला गमना झालेय म्हणून मा माझ्या पशी ख काय म्हणत नाही माझ पशी असं खेळत बस म्हण क मणालती व
हा ती पण म्हणल तिथे मला त यायचं आहे हम्
हे ना शहानी नाही भाय आपल्या आपल्या मुलाला संगसंग घेऊन जायचं
येता घेनयची कीला कशालाज
काय राहिल तर पाच सहा दिवस हिल ती बाई येत येतो म्हणत येत नाही काही नाही
गाडी ्या रिक्षाच्या आणि माग लागणार याेत जमते जमते तूच तू ये म्हणायचं कधी घेईल ते्हा ला नहितो म्हणायचं तुम द तरर
ह हा परघर रडाल त्याच्याशी दिवसभर मऊ तोंड केलं आणि संध्याकाळी ताप आला रे बघ ते किती मनाला लावून घेतलं होत आहेत.
गमलं नाही गं त्याला आम्ही इकड आत
एक
बारकी अजून गमवीत नाही त्यात
ते काय एवढं मोठ आहे होय महिनाभर राहायला. तेवढंच जरी जरा एवढं येऊन गेलं तरी पण हे झालं. तरी पण पंधरा दिवस झालं नसल का महिनाहून गेलं? तुझ्या बरोबर आल्याल नव बाळू? होय होयच
माझ्या आधी
तुझी आधी आलंय काय? त्यो कुणा संग आलता? आणि तू किती तारखेला आल्यास? हा हा होय होय.
हे तीन आठवडं तर धर की कणी गं. मग तरी तेवढं राहिल की मुल. हाल कणी हे बघ की काल गं म तुला काय ऐकुच येईना का काय माझं बोलणं? हॅलो. हम्म.